हा बोला की
हा चहा झाला
चहा आत्ता कराली बघा
हा हा झालाय बघा
हं हा
काय करतय मग
काय नाही आता त्यांनी आल्यात ऑफिस मधून चहा करून देते
हा
तुमचं काय काय स्वयंपाक वगैरे झाला
झालाय आता झा नाही स्वयंपाक करणार आहे अजून चहा वगैरे झालाय आता म्हंटलं जरा अभ्यास घ्यायचा मुलाचा मुलग्याचा जरा कस सराव घेतले की आतापसून बरं नाही मग परत नाही करणार हो करणार असं करतात काही तर उघच जरा पाठी घेऊन बसवायच दोघच नाही केलं तरी चालेल पण काहीतरी जरा बसव बसवले की बरं पडते ना
हा सवय लागते रोज ह्या वेळेला बसायच
आता संध्याकाळी जर हातपजून खेळ खेळून झालेचच आता आता जरा अभ्यास बसवले की चांगलं नाही सवय तर लागते ह टायमिंगला बसायची कारजातच बस
होय अजून काही लहान नाही आहे त्यामुळेळ लगेलगे काय जास्त वेळ बसणार पण
होय नाही बसत नाही, अर्धा तास तर कुठे बसतात. आई मला, असं व्हाले मला तसं व्हायले, उगंच कारण सांगत बस, आम्हाला पहिला कसा असायचं बघितलं. मम्मी वगैरे पण येईल, संध्याकाळ झालं की घरातून हातपाय धुऊन एकदा अभ्यासला बस दोन तास हलू देत नव्हते.
हो आधी होता, आपल्या वेळेला तसच ठीक.
तेच की आता काहीच नाही आहे त्याच्यात. हम्म पोर, आताचे ऐकत पण नाहीत. काय नाही आत्ताच की अंगणवाडीला जे आहे, आता आपल्याला लहान ह्यापासन वाट्या, काट्यांच्या पासूनच सुरवात करायची.
हं हं हं
तरी पाठी तरी घऊन, बसला तरी चाल. ते रेषा ओढत एवढं तर भास झालं, ना हा हातात पेन, पेन्सिल वगैरे धरायला तर शिकतंय ना. म्हणून क आच्या बाईका सांगितल्या काही नाही की आता ह्या वर्षी काही तो नाही केला तरी चालेल कारण तो, अजून लहान आहे, पण आता त्याला उग बस, की बाबा हा हे टायमिंग आपण आता अभ्यास करायला पाहिजे असं,
हा ते लक्षात्री येते त्याच्या सवयीला
काय तर काढणार नाही तर राही ना, हातात गिरवून काय, तर गिरवलं तर आपण घेऊन बसल तर बसतात थोडा अर्धा तास
हा हा
पण आपल्याला वेळ पाहिजे.
होय, आमचं रोजच स्वयंपाकच वे आम्ही त्यांचा
अभ्यासाात आणि कसं, आताच खेळायला मिळते नाही, त्यांना आतापासून लई पण दबाव टाकून उपयोगच नाही, आयुष्य सगळं पडले आहे. शिक्षणात, सग अभ्यासच करायचा आयुष्यभर त्यांना,
आपण पण तेच केले.
होय तेच आम्ही पण काही, काम कराचं नाही, नुसत अभ्यास त्यावे आम्हालाच एवढा लोड होता, आणि आताच्या मुलांना तर भरपूर लोड आहे, अभ्यास
हम्म
त्यामुळं त्यांना आता, जरा खेळायला मोकळ दिलं कि परत त्यांना परत,
आपल्या वेळेला एक दोन दोन नाही, तर तीन विषय असायचे.
हा विशे झा आता अंगणवाडी, मुलांना वया लागा लागल्यात, आम्ही तिसरी चौथी पर्यंतआम्ही, पहिलीपर्यंत वहया वापरलं नाही.
हो पहिलेला ते पण ते चौकन किंवा इंग्लिशची वही,
हा दोनच वया, दूरे ग को त कटवयया नाही, ह जीवाई बघ चारे ग, तेवढंच नाही तर दुसरं काहीच नव्हतं आम्हाला,
आता हच्या प्रत्येक विषयाच्या प्रत्येक वहया,
हा पुस्तक वेघगळे, त्यांच माइंड माइंड प्रमाणे, त्यांच सगळं आता एज्युकेशन चाललं आहे त्यां,
होय आम्ही म्हणते हुशार हुशार, कर त्याचा फायदा करून घ्यायला लागते.
होय होय त्याचा फायदा तरी व्हायला. ह आणि टेक्नॉलॉजीभरपूर पुढे गेले ओ, त्यामुळे कणी त्यांना त्या त्याप्रमाण हो त्याप्रमाणे हेनी पण हशार व्हायला पाहिजे. नाहीतर ह्या जगात मग काय उपयोग नाही, या् जगाप्रमाणे चाललं तरच या् जगात टिकू शकेल. शकणार आहे आपण
थोडं माग पडलं की मग मागच काय उपयोग होत नाही म तरी प्रत्येकांचे माइंड वेगवेगळे असतात सोडा म्हण स्पोर्ट्स मध्ये असते. कुणाच शिक्षणात असतो.
होय होय. आणि आताच्या हच्या स्पोर्ट्स पण भरपूर महत्त्वाच आहे, मुलं आताची खेळत नाही. आता मोबाईल मोबाईल मोबाईल करतात. त्यामुळे खेळाचा नाद त्यांना लहान असल्यापासून लागला की मग पुढं कशा कशा म्हणजे शाळेत क्रीडा स्पर्धा वगैरे असल्या त्यावेळी भाग घ्यायला बघतात नाही. त्यामुळे त्यांना त्याच्यात आवड तर निर्माण होत्या पुढे जिल्हास्तरीय राज्यस्तरीयला त्यां खेळायला जाऊ शकता. ते
होय.
असं होतय. आतापासूनच त्यांना होय होय आमच्या वेळेस होय. भरपूर होते तुम्ही कशात होता का नाही.
हा होत की रनिंग मध्ये, कबड्डी मध्ये,
हा हा मी पण होते सोडा कबड्डी मध्ये,
ह हा
कब्डीची भरपूर आवड होती सातवी पर्यंत. खेळ तिथनं मग काय दोन वर्ष नवी दहावीला काही नाही
हा त्या वेळेला त्या अभ्यासाचे ह्याचने बंद झालं ते झालंच ना,
ते तवापसून बंद झाले. आताची मुलं काय खेळण्याचं प्रमाणच कमी मुलांच्या
हम्म
हम् नसत मोबाईल हे हच्यामुळं कमीच झालं. त्याला रोज कणी काय नाही. कसं आताच्या मुलांना क जरा रोज बदाम पिजवून द्यायचं बघा जरा बुद्धी जरा शार्प होते.
हा हा
हम्म तर रोजचे कणी दोन दोन बदाम कणी भिजत टाकायचे रात्री, पाण्यात आणि रोज दयचं जरा बुद्धी शार्प होत्या मुलांची
ते सकाळी उपाशी पोटी द्यायच असते ना ते,
उपाशीपोटी द्यायच.
हा हा
वरची अस साल असं भिजलेलं असते त्या ते काढून दिलं तर चांगलंच कारण त्या सालीत जरा उष्णता असते म्हणजे थंडीच्या दिवसात चालते. ते नाही उन्हाळ्यात कस जरा साल काढूनच खायला द्यायचे ते,
हा हा ते पचनासाठी पण असं काय जड असते वाटतं.
होय होय काजू बदाम जास्त करून काजू असतोय सोडा. बदाम का एवा नाही पण ज हा आपण जरा जोड पदार्थ आहे सोडा आपण. कस जरा ड्रायफ्रूटच जरा महागच येत कारण, सगळं सगळ्या दृष्टीने त्याच किंमतच जास्त आहे. सगळ्यांना
होय.
हम्म ते सगळ्या गोष्टीसाठी चांगलीच आहे शरीरासाठीच आहे.
कुठनं पण घ्यायला गेलं तर आहे ते सगळी इकड फिक्स रेटच असते.
होय होय महागच आहे ड्रायफ्रूट आणि त्यात पण कणी भेसळ काढलेत बघा आता परवा कोणत म्हंटलं बदाम घ्यायचा असला तर आधी दोन बदाम असं चेचवून असं त्याच्यातलं तेल जर निघलं तर तो खराब होदा म्हणे आणि असं वाढलं असं त्यातन तेल वगैरे निघलं नाही असं तेलकटपणा जर कागदाला लागला नाही तर तो बदाम बोगस आहे असं समजायचं मला
आता ते कसं तयार केलं त
आता ते माहित काय माहित कसं तरख काय विचित झाज
होय ते ते चांगलं असते म्हणताना ते घेतात सगळेजण आ
पण भेसळ आले होय त्या मग सगळे पदार्थता काय उपयोग नाही काय खाण्याच्या लायकीचेच नाही त्यामुळे लोकांचं आयुष्यमान कमीच झाले असत हृदा अन्न खाऊन ह
असं सगळं मिळाले म्हटल्यावर कशाला चांगलं राहते
होय होय चालते परत करते घ तुम्हाला
हा हा ठीक
चा